मला वाटलं, आता तू माती खातीयास.
हॅलो!
हा.
हॅले.
हॅलो,
हॅलो ऋतुजा.
हा बोल. मला वाटलं हॅलो आवाज येतोय का माझा, हॅलो -आवाज येतोय का माझा?
थांमाचन कनेक्टेड आहे हा आता,. आवाज आहे त बेहन कोण करायाचे असू. वू वू अगं, अपडेटला पडलं माझं पण.
हा तरी, बरं उचललीस लवकर.
मग काय, अपशब्द वाप वापरू नको. माझं नाव घेऊ नको, लोकेशनचं नाव घेऊ नको, आधीच सांगतेय.
हो, हो, हो अ आणि ह्याच तुला मेसेज आलाय काय?
कसला, हा तो बघितला मी, पण मला पण आलाय हा ना.
हा आ
आपल्याला मग उद्या बारापर्यंतच टायमिंग आहे. म्हणजे? दहा दहा मिनिटांला जरी पकडली तर किती करावं लागतील कॉल बघ.
अ माझे आता चार कॉल कंप्लीट झालेत, सॉरी हा तीन हा चौ आता कॉल चालू हे. तुझा कितवा हे दुस -दुसरा चालू असेल ना तुझा?
तुझ्या साईटनी मा माझं चौ आ माझा एकच झालाय.
एकच झालाय का दोन झाल्यात.
एकच जालाय बाई.
एकच झालंय काय? ठीक हे. अ करूया मग माझा आता एक चार झालेत की कंप्लीट मला हम् हे कर अ मला कॉल तर मग एक हे कम्प्लीट झाल की, मग तुझेही टास्क करूयात. तुझे तीन तास का करूया?
ह माझे पाच तुझे पाच माझे पाच. मग ते बरच सांगते मी तुला पुढचं आता नक नको हयाच्यावर चर्चा करायला, कळलं का? आत्ता नको याच्यावर चर्चा करायला, मी तुला सांगते नंतर.
हो हो. चालेल. काय करत आहेस?
काय करत आहेस सखी?
तुला विचारतेय मी काय करत आहेस तू? नाही जेवलेले मी. निवांत जेऊन खाऊन?
युनो भांडे नाही ना. डबा आणलेला घासत आहे. डबा. डबा घासत आहे सखी माझा. तू काय केलं आहेस सखी आज जेवणासाठी?
आमच्यात मुंडी आहे आज.
अपशब्द वापरू नको सखी.
अगं मुंडी -अ म्हणजे मटण.
हो. ठीक आहे. ते हिंसक- वाटत थोडस.
ओके. बट ते हे आहे माझं.
काय?
खादय ए आजचं ते माझ.
अहं?
आजच माझं जेवण आहे ते.
अच्छा. सी.
हम्म.
कसं खाता तुम्ही लोक?
मज्जेत. आनंदात. मजेत आनंदात.
मजेत आनंदात. ते म्हण कि ते डिलेव्हरीला- खायच असतं ना? म्हणजे जर डिलेव्हरी झाली असली ना-
हाडं, हाडं मजबूत होण्यासाठी ते खातात मुंडी.
हा. त्याला मुलाला मान पकडायसाठी खातात मुंडी.
हां. तेच म म्हणजे बोन्सच असतात ग सगळे. मग ते- अ खातात. म्हणजे त्याचं पाणी करून पिलं की- हाड मजबुत होत्यात.
हाडं आणि मुलांची मुलं मान पण पकडतात ग.
हां. हां.
म्हणजे लेकरू- खायला झालेलं जर त्याची आई त्याला पाजत असेल ना? तर त्यावेळेला ते-
त्याची त्याच म्हणजे तेच ते. मान पकडणं म्हणजे हाड मजबूत होणं.
नाही मान पकडणं म्हणजे, मान पकडणं म्हणजे मान पकडणं. जे मान मुलाची अशी ही असती ना सुळसुळी-
अगं सुळसुळीत नाही. मना मणका असतोय. माने- -च्या, मानेमध्ये मणका असतो आपला हाडाचा पिंजरा. हा बॅलेन्स नाही तो. लहान बाळाची ही जी हाडं असतात ना? ते एकदम लवचिक असत्यात. म -
ती तुटू शक-
अ क हां. मग ती त्यांना टणक बनवण्यासाठी ते खातात.
ह
मजी तेच ना हाडं सुधारण्यासाठी.
हम.
आज काय तुझा जेवणाचा बेत आहे?
आज कुछ नही, पोहे बना रही है मेरी सखी वई खाऊन घेऊ, हा. आम्ही असं काय मिळल ते खाऊन टाकतो, काय करणार सांग गरीब माणसं.
दुवा.
तू काय बनवलं म्हणली? हां.
पोहे रात्रीच जेवताना पोहे खाऊन कसे जिवंत राहतेत लोकं.
जसं जिवंत आपण राहिलोय तसं, मी बारीक झाले माहितीे का?
हम्म, जेवण मिळत नाही म्हणल्यावर तू भूक हां, तेच की तू आपली खाणारी पिणारी.
हो काय, खात्या पित्या घरची मी.
हम्म, आता इथे येऊन मी पोहे खाते म्हणाव रात्रीचा डिनर म्हणून.
मग काय, पण हलकाच घ्यायचा असतो संध्याकाळचा आहार सखी.
हम्म, म्हणूनच बारीक झालीस ग, म्हणून बारीक झालीस.
मेंटेन कर रही हूँ मैं डाएट मेरा. बडीया से फक्त माझी एक मोठी चूक काय होतीये माहितीे का ह्या दिवस सांन मध्ये सगळं हां, प्रोटीन घेतीये मी. प्रोटीन सोया चिकन वगैरे खाते मी. सोया चिकन हे रस्त्यावरचे सोया मटण. सोया मटन ते सोया चंक्स.
कुठलं क कशासोबत खातेस?
भातात आम्ही बनवतो भात.
हम्म हम.
मग तो त्याच्या एवढा हाय सोर्स प्रोटीन कुठचं नाही आहे. -
हम्म हम्म हम.
नंतर आम्ही दही, ताक, दूध वगैरे खातो. हम्म हा. तुमचं काय पण खातो
चांगलंय चांगलयं नाही तर मगं प्रोटीन इनटेक तुझा बंद झाल्याव, तुला आणि विकनेस आणि यायचा.
तुझं आहे ग. बोल की.
आणिं तुझं काई चालणं पण वाढलं ना त्यामुळच.
चालतंय पण हां, चालतंय आता. सकाळी गेले चालत थोडं, थोडे नाही चालले.
हं ह.
हं. का गं बोल, बोल ना.
शंभर थांब तुम्हाला काहीतरी नोटिफिकेशन आलेलं
सहां मिनिटं माझा नेटचा इश्यू आहे. माझं मोबाईल घेऊन जा, घिऊन जायाचं काही नाही, मी तुला सांग तो नंतर माझा कार्यावर कॉल चालू आहे, म्हणजे मंग ते ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावर कॉल चालू आहे. अच्छा! माझं मोबाईल घेवून जाती - जातें, त्याच काय नाही, मी जाते मला जायला कायं? प्रॉब्लेम नाही जाऊ. हां थांब मी बोलते अगं तें - हे आणायचंय ग ताक आणायचंय आम्हाला खायला.
हा
हम्म, त्याला जायचंय बाहेर.
हां-हा.
हम्मं थकले यार् मी ऋतू मला घरी यायचंय.
हम्म्. अजून घें नाव माझं.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
घरी यायचां-
आणि ऑफिसमध्ये काय लईच काम लावत्यात वाटतं.
सर येतात रोज. माझ्या ऐकटीचीच मिटींग घेता बघं ना आता.
का?
तुझ्या एकटीचीचं का मिटिंग घेतात?
तो नवीन आहे ना.
वां तुला काहीतरी ग्यान पादवतायेत काय?
चेकं कर, क्रॉस चेकं करत्यात गं करते कीं नाही, खरं करते कीं नाही. क्रॉस चेक करायला नको -
हां.
हां. आता तू बघं
हम्म.
हैजिंग मीटर होतं.
डोन्ट डिस्कस.
हां म्हणजे असं म्हणजे असं काय नाही सोड चांगलेत. म्हणजे काय झालं म्हण ते आमचे दुसरे सर होते ना म्हणजे माझे कली
हम्म.
ते त्यांच्या रूम व राहतात ना एमडी नेन, मॅनेजिंग डायरेक्टर. त्यांच रिपोर्टिंग जे होत ते हं रूम मधूनचं घेऊन आलते सर. आणि त्या मॅडमला बोलवलेलं ते विचारायला, पण ती आलीच नाही द्यायला रिपोर्टिंग. मला बोलवलं म दिलं झालं. मग ते असं, घ्यायला लागलेत असं मी तुला म्हटलं नाही का- ते प्रोटेक्टिव्ह आहेत माझ्या बाबतीत असं मला मा एकदा काय झाला विषय आम. चे दुसरे मॅनेजर होते त्यांच्याकडं, त्यांनी मीटिंग घेत होते. तर त्यावेळेला ते मला ओरडत होते, मॅनेजर. तर मी पिओट काढायला थोडा लेट केलेला म्ह हेचा. क्लोजर काढायला सांगितला मग ट्वेंटी फोर, ट्वेंटी फाईव्ह चा ते काय छोटं न्हवतं मोठं होतं खूप. तर त्याच्यासाठी मला ते ओरर्डत होत किती दिवस झाले तुम्ही केलं नाही मग ते झाल्यानंतर ना तेवढ्यात सर आले मेन आमचे मेन एमडी आणि परत ते सर तिकडून म्हणत होते की तुम्ही रोज रिपोर्टिंग कुणाला करताय म्हणजे कुणाला सांगताय तुमचं काम कुणाला दाखवत आहे त्यावेेळेला अ सर आले तिकडून आणि कुणाला दाखवतय कुणाला दाखवतय म्हंटल्यावरती अ हे ना म्हणजे सर म्हंटले की माझं नाव सांग मला मला देतय मला मी घाबरून जात कुणाला घेऊ का नको कारण दोन्हीकडनं आता एक मॅनेजर आणि हे मॅनेजिंग डिरेक्टर आता दोघांच्या मध्ये मी अशी म्हणजे काय करू सांगू की म्हणजे मॅनेजरी डिरेक्टरचं ऐक सोड मॅनेजर सर घाबरतात कारण सरांनी आवाज ऐकला बहुतेक मग गप् झाले सर मग मी मला सरांनी दोन तीन वेळा सांगितलं माझं नाव घे तिसऱ्यांना आमिर शेखर स्यांना असं खरं करतंय सांग म्हणले मग मी घेतल सरांचं नाव
ह
मग सर गप झालं ते काहींदा ते मॅनेजर
ह
असं अजून एकदा त्यांनी वाचवलेलं माझे सीनियर आहेत ह ते मला त्यांचं काम लावत होते आणि सर आले तिकडून आल्या आणि सिनियरला विचारला काय चाललंय मग सर न सांगितलं असं असं करायला मग मला मला म्हटलं तुम्ही तुमचं काम करा त्यास मी कशाला लावा लागलाय त्यांचं काम तुम्ही कशाला फिरवा लागलाय तुम्ही त्यांना म्हणजे मला मला सांग मला तस वॉन केला गत केल अस मॅडम आपलं आपलं काम करायचं कोणाला काय करू लागायचं नाही
हम
अ दोन वेडा असं वाचवल त्यांने मला समजून घेतात ग नवीन असल्यामुळे
हम् हम्
हम्म त्यांना माहित आहे ना बाकीचे सगळे चालक आहेत?
हम् हम्
हम्म
चांगलंय मंग
हम्म
झालं कट करते मी
हम्म कर